हॅलो
हॅलो
हा
हॅलो
हा बोल की.
लास
आवाज येईना सवन.
आवाज वाढव की. जेवलो तू.
वाढवला की. जेवलास?
जेवलो तू.
होय जेवलो तू.
ब जेवलो बारको.
काय काय आकाश.
बाळ काय करालंय?
आता.
पला
आता झोपला होय.
हा दुध तेन पिला काय?
पिला दूध. हम्म, मग.
हम. रागी केली नाहीस तिला?
रागी सकाळी केलेली.
खाल्ला काय?
खाल्ला की. ते दुधाचा उघड असतंय.
असतय की का?
खराब झालय.
का?
काय माहीत.
तपवली नसचील.
काय गरम केलं
सगळं खराब झालं.
होय.
हॅलो.
होय होय.
त्यांच्यात ठेलेल ते पण खराब झालं.
नाही नाही, ठेवले ते गरम पाले ते तचापवल्यावर आता बघतोय तर खराब झालंय ते. हॅलो. आवाज यायलाय काय? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज यायलाय काय? हॅलो.